हो येतो का आवाज मॅडम? बोला काय म्हणता.
काय नाय चहा बिस्कीट खाते चहा बिस्कीट खाते. ह ह ह अगं झोपत होते आता मगाशी उठले.
वा वा वा म झोप झालेली दिसते की.
हम्म एकदम फुल हा बरी बर.
बाई तेच म्हणलं तुला फोन करनारच होते मी काल. काल लाईट गेली च्या आहे रात्री रोज लाईट जाते का आता?
हा गुरोज डायरेक्ट सात ते अकरा जाती जाती म रोज जाती.
परवादिवशी आली दहा वाजता काल बी लेटच आल होत हम्म. परत मग कसं होते. मला आली होती. पण मला कसं होत रूम मध्ये गेलं तर मला रेंजच नाही राहत अग. ते कॉलिंगच्या याला काय होते. काय माहिती, काल ज्योतिचा पण मला फोन येऊन गेला. म्हणजे तीच मिस कॉल पडून गेलाय मला.
हम हम हम
असं नाही का मेसेज येतो मला फोन येऊन गेला तिचा ती मला म्हणली होती. रात्रीच मला फोन करील. बिचारीचा रात्री फोन केली साडे दहा वाजता. मला रेंज नाही काही नाही म्हण तिला तर आता कसं करावा.
हा तुझ रेंज तुझ्या रूम मध्येच हे घे बसवून.
खरंच घ्यावं लागल.
टॉवर.
वायफाय येतो. अग वायफाय येतो. वायफायचं नाही. पण ते नेटवर्क राहतं ना आपलं हा. टॉवरलाच गुनीले चिन्ह येत डायरेक्ट
हम्म हमम हमम हमम्. तशी आमच्या रूम मध्ये ना आमच्या रूम मध्ये फोर जी तरी राहत फोरजीची लास्ट कांडी का व्हयना पण धाकधुक करीत राहत तेवढ तरी
फोर जी बी नाही. टू जी बी नाही इथ कसलाच विषय नाही.
बाकी बाहेर सगळ्या घरात ग. फक्त हॉलमध्ये ना. आमच्या रूम मध्ये फोर जी. बाकी सगळ्या घरात फाईव जी.
बरोबर रूम घेतली पाहिजे.
हा त्यांच्या रूम मध्ये तर फुल डायरेक्ट फाय जीच्याची पाचीच्या पाची कांड्या राहता.
काय आता प्रॉब्लेमच हाय नेटवर्क च किती पण काय पण म्हणतो आता तो डेटा प्लॅन बंद होणार आहे बर कालचे तो माहिती आहे. का जिओला वायफाय म्हणजे फाय जी ला. हॉटस्पॉट चालू झालं. जे हॉटस्पॉट नाही चाल करू शकत आपण.
व्हय बाई म्हणजे बॅलन्स टाकाय शिवाय पर्यायच नाही ठेवला.
पर्यायच नाही ठेवलाय. मग बघ ना. आम्ही पण असंच करायचो पहिला माझ्या मोबाइलला फाय जीच मारायचो. बॅलेस वायफाय नव्हता तेव्हा,
हम.
माझा इथ ठेवायच. रेंज मध्ये खिड खिडकीत तर हेच्या फ्रीजवरती. मग दिवसभर फाय जी चालवायच ते घुमाय त तीघी बी घुमवत्यात मग मम्मी, भैया मी.
हहमं हमं
सुट्टी नव्हती.
अवघड आहे गं बाई, खरंच कंपनीवाले श्रीमंत झाले गं.
मग पहिला किती रेट होते. बघ पाहिले ना येच.
विचारतो ना. साडे तीनशे म्हणता कशाला? परवडतो का तो रिचार्ज? हॅलो, हॅलो, रेंज गेली की काय?
हार अगं लाईटच गेली. लाईटला काय करती आता, तिथं बी येत नाय मला, हीथच येते फक्त असा विषय ह. अगं मझ माझ्या मोबाईलच विषश आहे. बाई, काय करते मग काम करत करतच बोलत होते ग आता काय करती? अ ताईन बाळ बरे आहेत बाई. हाय बाळ झोपल. काल बाळाला लस लावून आले ग. ते दीड महिन्याच झालं नाही का लस. नाही नाही दीड दीड महिना पंचेचाळीस दिवसाच्या पुढची
ओके ओके हा. ती प दो दोन्ही पायांवर त्याच्यावर दिली असल ना.
हा दोन्ही पायाना कुठे हातावर पण दिले नव्हे.
हा हातावर देता बरोबर बरोबर हा आपल्याला आपल्याला पण फेस करायची लक्षात राहू दे. लई रडते ते पोर.
हो, म्हणजे पण एवढी नाही रडली बाळ आमची.
अगं पहिल्या लशीला नाही जास्त रडत दुसऱ्या दुसऱ्या लशीला लई रडतं लई
ही दुसरी सेन दवाखान्यामध्ये पहिली दिली होती जर बाळा पाच दिवसात झाल्यावर.
त्याच्या नंतर परत जि राहिल नाही याच्यानंतर. ती त्याच्यानंतरही बहत चारका सहा महिने. झाल्यावर काहीतरी हा काहीतरी राहते बा काय माहिती कितीतरी महिना मिळून राहती.
हा हा हा.
आता काय करते बाई आता. थोडा दिवस तरी एवढं नाही रडली काल त थोडस पाया सुज आली. तिला बर्फ लावला तर गप्प बस हा अशी बर्फांचीकत गप्प झाली ती.
स्वामी असे शांतच नव्हते ग कधीच. कस का ही ही पोरी शांत बसती काय माहित स्वामी शांतच नव्हते. तिचं नाही त्याचं.
हा ते पोरा असं नाव स्वामी का हा हा बरोबर.
शिरसगावच्या.
हो आमची पोरगी अजिबात त्रास देत नाही कधी एवढी म्हणजे रडती. रडते असं नाही म्हणजे तेवढं जेवढं तेवढं पुरतच रडते उगाच वाही करून. अस नाही रडत लय त्रास नाहीेत कधीच. तुझं संघ बोलल काय वाजवलं बिजवलं तर गप बसती. हा काय ते तूही लावली ना तारक मंत्र वगैरे. तर शांत बसती बर का पोरगी ऐकत बसते तारक मंत्र. लई शहाणी आहे अशा बाबतीत आग. पूर्ण. तारक मंत्र आईयक स्वामी समर्थांच देवाच सगळ. दिदी नी कस ते बाळ पोटात होत ना तेव्हा दिदीनी रोजा गाणे ऐकायची ती. देवाची पोटावर ठेवन मग ते बाळाला सवय झाल्या अ ती गाणी ऐकायची.
रात्रीचे बारा ला न पहाटे तीन लाान चार लान देवधर्म करेले. खोटं वाटलंय तेनाला ला ती बाई रात्रीची उठून ह अरे हनुमान चालीसा पाठी उठून हॅलो येतोय का आता. हॅलो पा पहाटी उठवून हनुमान चालीसा. बरं का गर्भधारणा मंत्र त्याच्यानंतर ते श्रीकृष्णाचं. सगळं ऐकायचं त्यात वाचायचं सुद्धा तर.
हो का.
खूप एक्सायटेड बघनात क ते हा आम्ही खूप एक्सायटेड बघनात का ते पोरग कसं राहीत.
कसं राहील म रडलं एवढं राहतं जन्मला जनम कस राहील.
ते रडकं जाऊ दे ग रडक जाऊ दे लहानपणीच जाऊ दे पण मोठं झाल्यावरती एवढे देव केले म्हटलं काय. तरीतरा राहील ना.
नाही येवढे देव केल म्हटला का.
अगं काल आहे ना बाजारात. अ शेपू आला होता बर का आणि त्याला जुडी विचार. शेपूवाला शेपू हा त्याला ह ना जुडी विचारली. कित रुपयालाय तर ते ना तीस म्हणलं वाटत मी वीस ऐकली बर का.
हा.
मला नाही आनंद नाही झालं वीस रुपयाला एवढी मोटी जोडी. मी ती घेतली तरी यांनी पैसे दिले आणि त्यांनी विस. वीस रुपीस च रिटर्न दिले पन्नास मधन.
अ हं हं हं.
आणि त्या एका बाईने येऊन विचारलं म्हणे किती रुपयाला म्हणे तीस रुपयाला. हे माझ्याकडे एवढी रागाने पण आता म्हटलं अहो खरंच मी वीस रुपये ऐकली होती म्हणून म्हटले म्हटलं. आणि. त्यात वीस रुपये तीस रुपये मध्ये सगळ्यात मोठी जुडी आम्हालाच आली बाकी सगळ्या लहान जुड होत्या. हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो येतोय काय आवाज
हॅलो हा अगं आवाज कमी बंद झाला होता हा आता येतोय आता बोल
बाई तू त फोनला काहीतरी कर ग
नाही त्या ऍपचा विषय
काय ग?
पच काहीतरी विषय वातं त्या पमध्ये का तर थोड थोड होत राहते सं ारख हा बोल काय म्हणत होती मग
हा तेच ना मग हा तीस रुपये दिले पण मग आ सगळ्यात मोठी जुडी आम्हालाच भेटली. बाकीच सगळे लहान लहान जुड होत मी सगळ्यात मोठी जुडी घेऊन आले तीस रुपयाला हनवलोय महागला भाजीपाला
तू गेली तिक
हा मी गेलले होते काल
सांगितलेच असतं तुला सांगितलं दो बा दोन चार भाजीपाला आमला आणायला
ते पोतगठ आहे हा भैया होते ना भैया भेटले होते हा बोलली बोल बोलली नाही ग तुला.
नाही का त्यांच्या लक्षात नसेल बहुतेक
हा भेटल होतो बाजारातच भेटल होतो भय बोलत होते म्ह बॅग नाही टाकली आज पिशवी बॅग मध्ये पिशवीच नाही टाकली.
हा अगं मला काय वाटलं घरला येतील घरला मम्मीला घेऊन जातील
ओके
घा पण रळायचे होते ना लाडू करायसाठी मला वाटं घराला घेऊन जाते प एवढं डोक्यात नाही राहिल का असं हे ति काहीचं आहे. त्याच्यामुळे गेलो विसरू असा विषय
ह ह ह हां शिपली भारी अगं एकदम कवळे कवळे
मग ते त्यां मग दोन तीनच भाज्या घेऊन जास्त क नाही बाकी ये हा ते उघंच काय भाजीप शिक नव दिदीला पण लागत परतेताला म्हट तेवढंच घेऊन जाव फक्त
हा हा हा मग काय तर अगं तुमच्या इथं कोथिंबीर द्यायची तर काय ग चक्करच नाही झालं तिकड काय
मी लावले आता काल गेलीत तू बाजारात यायचं नाही मग घरी
गोत मरी संपली ना पण
आता आता दुसरा प्लॉट आहे द्यायच ते देऊ.
येतू तवा घेऊन.
हा ते यायच उद्या येते मी आता मरू दे.
मग कोथिंबीर घेऊनची
ला छोटी कझी हा ती
मग तर ते कधी घेऊन येशील
ती कोत म नि घाली का मग
हम्म घेऊन ये पण
तिला टाईम आहे अजून तरी. हा ना पंधरा वीस दिवस लागतीलच अजून. अग मी त्या दिवशी आळूच्या वड्या केल्या बरं का तिला प्रॉब्लेम येल होत त मग आता ये मी का अडाणी हे का केल्या बर का कशा तरी केल्या तर हे दोघडं- ब घेऊन गेले आईने हे गावात जात ती म्हाताडी नाही का वारलेली ग तिकडे जाता आणि मग हे दोघंच होते आम्ही तिघच होतो घरी बर का. गचा- गचा खाल्ल्या त्या आळूच्या वड्या दोघ नवराबायकोनी ताटभर च्यामारी बर का आणि बर का ह त्या हे ना उकडलेल्याच नाहीये म्हणे पूर्ण जास्त आतमध्ये कच्च्या लागताहे. आणि तो बर का, त्या कडकच नाही झाल्याये त्या कडक व्हायला पाहिजे होत्या. ह परत फिक्याच झाल्या हे थोड्याशा म्हटलंय ना आता जर ताटभर खाल्ल्या दुसऱ्या दिवशी- दुसऱ्या दिवशी माझ्या सासूनी खाल्ल्या सकाळी. आयत मायत खाल्लं तर खाल्लं आळूच्या वड्या मी कुथून मागवलं होत माहितीय का आळूचे पानं. नाशिक वरन मागवले होते माझ्या मावशीचे एवढे छान पान आहे ते.
त्यान हे नाही होत काय?
नही खाज नहीे येत, नही -नही -नही -नही बरं का माझी वहिणी दर बुधवारी ते निफाडला येती पवार डॉक्टरच्या इथं तिला प्रेग्नसी इथे डॉक्टर कडे राहिलीया. तर इथं येती बर का ती. तर मग म्हटलं या बहिणीला येतांना म्हटलं घेऊन या हे निफाड ला राहता यांच्या पशी पानं आणि थोड कंद द्या दोन तीन. मग त्यांनी त्या दिवशी दिले, मग आता म्हणजे ते लावायला ग ते काय ग, हालच- हान- हा ते झाड लावायला कंद ते खालचे. बरं ठीक आहे चालेल ना, हा चालेल -चालेल सांगतय वहिनीले ते घेऊन येताना.
घेऊन ये म्हणाव हा म
तर तिथून मी एवढं नाशिक वरन पाणी ये पानं बोलवले इथं येऊन केले एवढे कशे? कष्टानी पण सुन बा दुसर्‍या दिवशी माझी सासू त बसली आणि कडक पायीच होत्यात ग बीरची लई कमी टाकली वाटत तू बाई म्हटलं आ तिला तर काय करू आता ह ह ह ह
असत ग अस
म्हंजे आज मी डांगर केलंय डांगर माझ्या नवऱ्याला लई आवडलंय मग त्याला आवडलंय का नई काय माहीत बाई?
काय माहिती. त्याला सांगायचं मुक्तानी केलय, त्याला म्हणायच मुक्तान केलं.
तुझंही पाठ झालं का हे मुक्ता- मुक्ता, जित्या तर लय हास तोय तरी एकदा जित्या आला होता बरं का आमच्या तिथं आणि भरपूर वेळ थांबला. आणि त्याने मुक्ता -मुक्ता ते कंटिन्यू त्यानी लई ऐकलं बरं का मा त इथंच बसलेलं मला मेसेज करतो. किती वेळा झालं ओ म्हणे मुक्ता- मुक्ता म्हणल तुम्हीच मोजा. मला नाही वेळ म्हंटलं मोजा तुम्हीच.
हा बाई ते लय भारी बालतो बर संधीप बरं काय. मुक्ता एवढ गुणाचं नाव हे.
हम्म हम् हम् ह्
लक्ष्मी मिळते नाहीत तशी.
बाई काही खर नाही ग बाई देवा. काल गेलेलोच अगो! काल संदीप धाररावच्या घरी गेलो ते सीमा ताई सीमताईकड दोन डावज टाकली शिवायला.
टाकले का?
हा टाकले हा चालेल हा बघ माझे बघ कसे शिवतील मग टाक. दीडशे रुपये.
ही व दिडशे रुपय लय परवडतेय.
आणि आपल्याला तर डिस्काउंट भेटेल का इतर दििच्याकच टाकत जाऊ.
हां म डस्काउंटिस्उंटेत. चांगलं शिवल कायतरी एखाद दुसर लेस लाव म.
लावली तरी लगच वीस रुपये वाढवी ती.
वाढव हा मग लगेच वाढवतो.
हा न गो ब्राउझर शू ह कर अस झाल्यात.
शून घे तुटी जा